हॅलो बोला
हा येतोय ना आवाज
हो हो येतो येतो आवज बोलत आहे
हम्म बागकी अजून काय पुस्तकं वाचली तुम्ही
अजून
हम्म
नाही मला नाही नाही सांगता येणार बर का.
हम् मी जसं ते अ हे वाचलं ना याच तुम्हाला मी नाव सांगितलं नॉट विदाउट माय डॉटर तसच अजून एक वाचलेलं अ पॅपिलॉन म्हणून
पाटला
पॅपीलन
पापी
हा पॅपिलॉन पॅपिलॉनचा अर्थ असतो बटरफ्लाय फुल पकर ह मे पण दसा इंग्लिश बुक आहे क्च्युली पण त्याचा मराठी अनुवाद पण आहे ते पण खूप सुंदर पुस्तक तस सम रियल स्टोरी
ओके
हा
आवडेल पण मग हे मला वाटतं हे आता एकवीस तारखेला हे लागणार आहे ना जवळ जवळ बुक्स एक्झिबिशन लागणार आहे
कुठे
हो आमच्या घराजवळच आहे मी कालच बायकण्यात आलो माझ्या ते बघाव लागेल पॅपी लाॉन आणि ते दुसरं
ह नॉट विथउट माय डॉटर हा
हा ह दोन पुस्तकं मी नक्की आवर्जून बघ
हो नक्की बघा नक्की बघा वाटलंसी तुम्हाला नावं पाठवतील
हो नक्की पाठवा मला आवडेल
आणि ते हे वाचलं तुम्ही शिवाजी महाराजांचं अ काय नावतस हम्
रायगडावर गेलात का कधी
हो गेले होते पण खूप म्हणजे शाळेत असताना गेली होती
मी पण शाळेत असताना गेले आणि यावेेळेस माझ्या मुलाचा फार हट्ट चालला होता आपण जाऊया तिथे पण नेमके आमच्या घरातला कार्यक्रम नाही झाल त्यामुळे राहून गेलं पण रीलस वगैरे सगळं बघितलं अ तर इतकं छान वाटलं यावेेळेस दहा लाखांपेक्षा जास्त लोक रायगडावर होते
हम्
इतकं सुंदर वाटत होत हो खूप जातात आता लोकांमध्ये ते आलंय हा अह की नाही केलं पाहिजे काही असो मोबाईलचा हा एक फायदा हो हो हे एक म्हणजे फोनचा हा पण फायदा आहे
ते आयफोनचा म्हणजे फायदे तर भरपूर आहेत तर तेवढंच नाही पण आहे आपल्यावरती आपण किती काय करायचं.
कोणती गोष्ट घेतो आपण त्याच्यातन हम्म ते पण आहे
हम्म ते शिवाजी महाराजांचं मला नावच आठवत नाही पुस्तक खूप छान पुस्तक आहे ते खूप जाड पुस्तक आहे बघा मोठं तुम्ही वाचल असावा कदाचित
अहो माझं ते पुस्तक होतं ते थोडं जाडच होतं बरं का महाराजांच पुस्तक वाचत होती ते हा राजा छत्रपती क हाय माझ्या आत ल नाही ते पुस्तक फार पूर्वी वाचलं होतं मी म्हणजे तरी पाच सहा वर्ष झाली आहेत. त्याला
मी पण खूप मला तर दहा बारा वर्ष झाली असतील ते वाचलेलं होतं मी ते आणि त्याच्यानंतर पण एकदा वाचलं मी परत हम्म छान वाटत ते पुस्तकं परत परत वाचण्यासारखी असतात
हम्म हम्म.
नंतर छवा पण वाचलेला छवा पण खूप छान आहे. जसं ते छावा पिक्चर बघताना अगदी हे होतं ना माणसाला ते बघवतच नाही. हा. तसच ते पुस्तकाचं पण तसच होतं अगदी
मी तेच विचार करत होती ताई मी आज ह्या वयात आली आहे महाराजांच वय फक्त एकावन्न वर्ष होत. ह्या एकावन्न वर्षामध्ये मी दोन गड चढलीय बरं का म्हणजे आता माझ्या आत्ताच्या आयुष्यामध्ये मी आता एक वर्ष मधे दोन गड चढली महाराजांचे पण ते दोन गड चढल्यानंतर त्या दिवशी गाडीवर मला सहज विचार आला कि हे महाराज अह रायगडावर कधी जात असतील अह पुरंदरला कधी जात असतील अह त्याच्यानंतर रामशेजला कधी येत असतील आणि ह्याच्यावर कधी येत असतील मी हा विचार करत होते त्यावेळेस एवढी दळणवळणाची साध्य नव्हती कसे वयाचे एक्कावन्न वर्षापर्यंत महाराजांनी एवढे गड काबीज कसे केले? लोक जोडले कसे, खूप विचार आपण आपल्याच्याने घरची माणसं एकत्र होत नाहीत बरोबर आहे. ह्याच्यात इतके फाटे फुटे आहेत, महाराजांनी एवढे माणसं कसे काय
आणि एवढेही माणस गोळा खरंय खरंय अगदी हॅटसॉफ आहे त्यांना हॅटसॉफ
हो हो हे तर महाराजांना मानावंच लागेल बरं वयाच्या एकावन्नाव्या वर्षी त्यांच देहावसन झालं हो
हो ना. हो ना. ते अजून थोडे अटलिस्ट दहा पंधरा वर्ष असते ना अजून खूप चित्र वेगळं असत. महाराष्ट्राचं भारताचंच पूर्ण खूप चित्र वेगळं असतं ते आणि संभाजी महाराजांच पण असं हे झालं नसत
नाही हो ना त्यांचा शेवट असा नसतो झाला. पण घरच कोणी तरी गद्दार असल्यामुळे संभाजी महाराजांवरती पण ही वेळ आली. किती हाल केले त्यांनी कि
बापरे म्हण ते आपलं ऐकवत नाही बघवत नाही माणसाने कस सहन केलं असेल ते. बाप रे नाही ना करू शक
मी तुम्हाला सांगते ते रामशीेरला चढता चढता माझ झ असं नाकेनव आल होत. मी म्हणायची महाराज खाली तरी थांबायचं बापरे. मी म्हंटल हे चढत कसे असतील आपण एकच दिवस चढलो हे तर कायमच चढत असतील ना.
रोजच ना रोजच त्यांचे ते रुटीनं ते काय खरंच त्या लोकांना भयान बापरे. बिचारे कस करायचे ते मावळे सगळे. एखादा म निरोप त्यांना इकडून तिकडे द्यायचा असेल तर तो लखोट टा असायचा तो घेऊन इकडून तिकडे जाणार ते घोड्यावर कितीतरी तास. बाप रे बिचारे खरंच कष्ट माहित होते खरे कष्ट आपल्या आता का या आष म्हणजे आता काय माहितच नाही कष्ट काय असतात ते.
नाही नाही खरंच बर का खरच आपल्याला ते सांगताच येनार गाडीवर जाताना हा असंच विचार आला. म्हटलं आपण आता पन्नाशी पर्यंत आलो आणि महाराज एकांनव्या वर्षी गेले. पण त्याची कार तेवढी मोठी म्हटल की आज साडेतीनशे वर्ष होऊन गेलं तरी.
हां.
ते आपलं महाराष्ट्राचं भूषण हायत महाराज.
हम्म बापरे. कशे असतात ना काही लोक खरच.
हॅलो.
जीवन सार्थक करून जातात.
ते.
तंच ते यांच पण पुस्तक वाचलेले अं सावरकरांचं. तुम्ही वाचला ना माझी जन्म ठेप. बापरे ते पण खूप सुंदर आहे हं. हा त्यांचा तो भगूरचा वाडा मस्त हाय तो. हो हो बघितलंय.
हम्म.
मी त्यांचं पण ते पुस्तक वाचत होते त्यांचे पण एवढे हाल झालेले आहेत बाप रे. इंदिरा गांधी त्यांच्या खूप
त्यांना थोडी माया दया कमीच होती का हो नुसते प्रत्येक माणसाचे हाल केलेत. अजून काय म्हणता ताई. ताई तुम्ही फिर फिरण्याबद्दल काय नाही जाऊ द्या आपण अध्यात्मिक बद्दल बोलूया.
हम्म.
अध्यात्माबद्दल बोलूया आपण तुम्ही अ कोणत्या देवा च जास्त अ हे करता अ पूजा करता आता जसं मी दत्त महाराजांचं करते.
अच्छा मी गणपतीच आणि महादेवाच.
अच्छा हम्म.
तुम्ही मग दत्ताच हे करता का गुरु पौर्णिमा वगैरे हे काय गुरुचरित्
अं हो. मी गुरुपौर्णिमेला गाणगापूरला
नेहमी का.
हो तुम्ही द गिरनार परिक्रमा केलीय का
नाही नाही नाही ऐकलं खूप आहे त्याबद्दल पण केले नाही अजून
करा आयुष्यात येऊन एकदा तरी करा परिक्रमा आता तुमचं बाळ लहान आहे पण आता तू मोठं झालं
हा हा हा
छान आहे पर्रमा हो परिक्रमा झाली माझी दोनदा तीनदा झाली
अरे वा मस्त
हम्म
हम्म
जी हा दोनदा तीन अ गुजरातमध्ये जुनागड
अच्छा हम्म हम्म हम्म
क खूप छान वाटतं वरती चढताना असं वाटतं आपल्याला महाराज कुठे येऊन बसलात पण एकदा दर्शन घेतलं की असं मन प्रसन्न होऊन जात
ह हम सारथक लागत प तिथ जा
हो हो हो सार्थक लागत खूप छान वाटत तिथे
ते ते देवस्थानांचं ते एक हेच वैशिष्ट्यच असतं ते जेव्हा आपण तिथे जातो ना मग ते जाणवतो कर नाही आपण खरं आलो ते फार चांगलं झालं ते कुठेतरी मन शांत होऊन जात आणि एक समाधान मिळत माणसाला
तसं तुम्ही गाणगापूरला पण गेलात ना ताई तर तुम्हाला संगमावरती संगमावरती मंदिर आहे ना तिथे तीन रूप दिसतात दत्त महाराजांचे
अच्छा गाणगापूर मी गेलीय खूप वर्ष झाली आता हा एकदा घेरी
य ना गावातल्या मंदिरातच जातातो
हा म्हणजे एक आहे ते तिथे गेलेली आहे दोन आहेत काय ते
हो आधी संगमावर जावं लागतं आणि मग गावातलं मग तु बहुतेक गावातल्या मंदिरातच गेला असाल अ अशी छोटी खिडकी होती का तुम्ही गेले तेव्हा
मला ना आठवत नाही आता
ओके हम्म् गावातल्या मंदिरात अशी छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीत ना दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं आणि संगमवर तर असं मंदिरच आहे औदुंबराच्या इथं पारायणासाठी खूप मोठी जागा ठेवलेली आहे आणि तिथून निघालं की तिथे जवळच मंदिर आहे तिथे दर्शन घ्यायचं मग गावात यायचं
मला वाटतं आम्ही संगमाजवळ होतो ते मंदिर तिथे गेलेलो आहे संगम होता आणि मग त्याच्या जवळच हा हा तिथे गेलेला आहे बरोबर
हा मग गावातल्या मंदिरात नाही गेलात का
हा नाही मग तिथे नाही गेलेलं बरोबर
अच्छा
हम्म
अहमदाबादच मंदिर पण छान आहे तिथे
अच्छा
त्याच्यानंतर कल्लेश्वराचं दर्शन घेतात कि ते महादेवाचं मंदिर आहे
अच्छा हो हो चालेल चालेल ठीक आहे चल